तिकड ना आता आता देव घेऊन गेलेस आता तिथली पूजा म्हणणार जून खाऊन म्हणजे चार वाजेपर्यंत येईल.
आणि सवासने घालायच्या आणि तिनी जेवण कसं घालतात.
जेऊन येणारो आता. मी पण जाणार आहेथ दोन वाजता.
दोन वाजता या म्ह
हा दोन वाजता म्हणजे मला आता बोलवलंच होतं ते मला सकाळीच बोलवलेलं सोडा तिने खरं ते देवाला वर घेऊन जायचं वरणं अजून खाली वड्याला घेऊन जायचं अजून मुल बाळ नाही ना त्याना तेने म्हटल्यात येऊन नको म्हणजे
नको म्हनाय नाहीत सासुबाई म्हणल्यात घागरी आणायला, आणि तू जेवायला जा. असकेल. अ ते वेयाला लगेच जायचं नसते नाय. म्हणून त्यांने लावुन दिले नाही. मी अजून वाड्याला गेलेल नाही लगीन झाल्यापासनं. हम्म. लावून देत नाहीत वड्याला नाही लावून देत नाहीत. हे म्हणा मुलबाळ झाल्यानंतर जायचं त्याच्या आधी जायचं नसते म्हण ते काय तर ते तर जेन काय काय काय काय वाटी भराय लागते.
हा हा ह तुमच्याकडे पद्धतीलयी आहेेत ओ.
हम्म आणि नाही तसी असते आता कुंभोज गावात क नाही. कशी हाय सांगा पद्धत? म्हणजे मम्मी आमच सांगते. तिथ समाधी बांध मसुदी बांधत आहे ना अशी हेजी मुसलमान समाजाची ची मसुरी सत्या बघा तशी मसुरी बांधताना कनी जिती बाळ तीन पुरली होती म्हणं तिथ, हम्म.
का?
मग ती बाळा
आ आवाज अडकायलाय. हॅलो. नाही-नाही आवाज खायला
आता हे ऐकवू जुनी पद्धत भक्कम राहसाठी अशशी पद्धत तीवनाते जुन्या काळात हम्म हा जिवंतच घालायच आणि तिच्याती तीन भिंताळ बांधून वर घ्यायचं पुरायच असं खाली तिला
मग तिला त्रास किती होत असणार आहे.
हा मग तिनं त तव्हा शाप दिला होता मग तिने सुनला घातली होती ना कोंबस गावातल्या
हा-हा
तरव्हा तेन शाप दिलता की कुंभोजच्या कुठल्याच लेखधनीच चांगलं होणार नाही म्हण असं मग असं जुन्या कधी काळात म्हणत आताच्या या पुरींच सगळ चांगलंच आहे सडा पहिले स म्हणत्यात चांगलं होणार तेव्हा तिचा शाप लागलाय मग आत्ता जेवढ्या अशा त्या गल्लीतल्या गल्लीतल्या पुरी त्या की नाय त्यांनी राय ललं की पहिला जाऊन तिच वट्टी भरत्यात पाच वेळा होऊन्यात अस लय काय-काय-काय-काय लईन न्यायला लागत. आणि आम्ही आम्ही दुसरीकडे राहायलाय जरी तिथं तिकडं गेलं तर ते मूल खालीच होते हम्म त्याची पाच महिने वलडून गेला आणि तिथं गेलं बिन वटी भरतात तर ती मुल खालीच होते राहीत नाही ते आणि त्याच्यावरती उजव पण वाटी भरत नाही पण दुसरं पण मुल राहत नाही.
पद्धतच असणार आहे सोडा
हा ती पद्धतच आहे होय तिथं म्हणून तिकडं म्ह तुझ इकडे पण आमची मम्मी जाऊन देत नाही मला
अ तिथून जरा अस लांब आहे सोडा खरं म्हणजे का गवात बँके वगैरे जातयच की आपण बँकेत म्हणा ग्रामपंचायत म मना. असं तिथ तिथन जवळ आहे नाही. असं.
हम्म, हम्म.
अशा पद्धती आहेत या बऱ्याच. तसंच ही पण वडायची की अशी वड्याला मुलबाळ येत नाही पणेत नाही म्हण ते मला लावून देत नाही.
हम्म, हम्म.
आ तेने तसे म्हणतात तू वडायला जायच नाही हे करायच नाही. आणि मी हीतनं घरातन बाहेर नसटुन गेल कुठं पण कठली पण असं ऊन आलं की वडा दिसू दे नदी दिसू दे हातपाय धुवायची मला सवयचं हाय.
हा हा
ते घरात सांगित नाही घरीअजुन आता मण साला गार दिसलं की ऊनाच्या रकात अस हात पाय माणूस धुणारचं की.
होय.
मग अशी मी कुठे भी धुतोय मग आम मिस्टर वरडतात तू घरात जाऊन मी आयला सांगणार म्हणतात सांगित नाही सोडा खर बर पडतात. बरबडत
हा हा
असं होतय खर काय मला नाही पटत. ह वड्याला गेल्या काय वडा काय करणार आहे मला हा. अंधश्रद्धा खर ते कुंभोज गावची पद्धत मान्य सोडा मला कारण बऱ्याच अनुभवलय मी
हा हा
ते काय तिने ते शाप बी लागत असेल तिचा तिला घाट
आणि ते भाहु भाहूलीमध्ये काय वर तिथं?
ते जैन समाजांच हे मंदिर आहे.
ते माहित आहे संध्याकाळच तिथं सहाच्या पुढं कोण थांबत नाही वर म्हणतात.
ते काय ऐकून माहीत नाही आम्हाला ती पण जागा चांगली नाहीये. ते तिकडं जाताना वाटल एक वडा आहे काय? कुंभज गावात तिथलं आमच जिद्लं आहे गे लं होत ज दीदी नवीन होती का नाही तवा आम्ही बाहुबलीला गेल तर फिरायला.
हा
गीन नवीन घलतात. पाच दिवसां नांदून जावायी पण करायला राजीना घेऊन आलो आम्ही इकड तिकडं नाहीत तव्हा तीथ आणि बाहुबलीला गेलतो आणि येताना येताना कुठं झालं काय जाल माहित नाही एक इचलकरंजीच पोरग मेले की तरुण खून झालाय त्याचा आणि ते जिला तिला लागीर ल आईशप्पथ वर्षभर तिनं लई दमावलं आम्हाला
हा.
एक वर्षाशी नुसती खुळ पिसावाने करायची.
हाहा..
सगळ्यां संग भांडायचं कुणास बोलायचं नाही. कुणा संग बघायचं नाही अशी आणि त्यात राहिलेलं लय त्रास केला तिथ झाला वर्षभर लय दमावल तिने मग आता ते काढून आणल्यावरन मग ते लागीरलेल समजलं त्यात पोटात राहिलं होत ते हिज दर्गा शाप गपूरच्या दर्ग्यात नेऊन काढलं
हम्म. शहापूर तुमच्या इथच आहे ना?
होय इचलकरंजीत
आणि शाहूपुरी कुठे आलं?
कोल्हापुरात.
आणि शिवपुरी?
इचलकरंजी. ह जार पशी नाही कुंभच पशी शाहूपूर
हा तेच म्हंटलं.
हम्म शाहूपुरी वेगळी
शहापूर वेगळा आणि शिवपुरी वेगळे
वेगळा आहे
हा-हा तीन गाव आहेत वेगवेगळे.
हम्म वाटतय असं क एकच सगळ्यांचा अर्थ वगैरे वेगवेगळहाय गावाची नाव पण अशी बरीच कि एकसारखे डबल-डबल आहेत.
होय होय.
हम्. मग, असं तुम तुमच्या इकडें काय असं आहे?
नाही नाही हे काय माहित नाही अजून इकडच. काय माहित नाही बघा. एवढं काय आता कुठे शाळेला लागल्यापासून म आम्ही कुठे जात नव्हतो, शाळेला लागल्यापासून जात शाळेला फक्त बाहेर नाही
हम्म किती वर्ष झाल जातायस?
आता सा महिने झालं.
आता जातोय सहा महिने झाला. हा हा हा ते मधी मदरनेसचे हे झालेय तवापासन. सगळीकडे हे झा ते मदरनेसच.
हा हा भरायच नाही का तुम्ही तेन?
हम्म नाही आमच्या इथ कणी नाही म्हणजे एक विधवा होत्या नाही, त्यांना मि र नाही म्हणजे त्यांच मूल दोन महिन मूल जन्मल्यावर महिन्यान मिस्टर वारलेत.
हा हा.
मग तेनी फॉर्म भरला होता. तेनी फॉर्म भरला होता आम्ही आम्ही कोण ट्रायच गेला नाही तीन भरलाय त्यांचाच नाव येऊदे म्हणून कारण एखाद्याच गरीबच चांगल होऊदे. तिला नवरा ना
नाही नाही त्यांचच बसतय हो ते विधवाांना दहा
हा प्राधान्य असतय त्यांना नाही आणि आम्ही भरला पण नाही का तर त्यांच होऊन दे कारण आपल्याला शेवटी किती केलं तर हाय. त्यांना त्यातला चार आणे तर मिळून दे.
हा.
मगं आम्ही भरला सां आमच्या इथका मुुगीने भरला होता. ते जा न्हाव्यांची होती ती. मग त्यांचे कष्टच हे लागते नाय मग ति जाताना नाव खरं ती नांदायला तिज लगीन ठरलं होत. ह्याच्यात हीन कधी आधी बोलवल लावतानी आत्ता तिज लावल मग खरं ती नांदायला गेली आपल्यामुळ तिन काय केलं तिनी पन्नास हजार रुपय त्या पोरगीला दिलं आणि ती नोकरी आपल्याला गेली.
कुणी दिलं पन्नास हजार रुपये?
म्हणजे ही विधवा आहे ती माघार घ्यायला सांग. त्या पोरगीला. त्या पोरगीन माघार घेतल आणि हिज नाव आल. तिज्या सास त्यानं तिनं पन्नास हजार रुपये दिलं.
हा हा.
त्या पोरगील माघार घे म्हणावं.
भरपूरच दिलय की खरं.
होय.
खरं तरी पण बरच म्हणायच. आता ती कशी पण नांदायलाच जाणार होती, ती इथ येऊन थोडी पोरग ना ती लांब दिलय तिला.
हम्म तेच की.
नाई अ
आण ती काय नोकरी करणारच नव्हती. पैसे तर कशाला द्याय त आसनातसंती माग
हा माग राहणार ती त्यालास होऊन जायला पाहिजे होती घरात
हा तेच की.
कसं काय ना, तिला मिळाली सोडा पगारातल माप मिळवल खरं आता
हम्म मिळल की.
हम एका वर्षाच्या आत फिटल. पगारातंन आणि जेवणाचं
काय ते?
जेवण पण तीच बनवते आणि मदरनीस पण तिचं हाय ओ. काय माहीत ती सहा हजार सांगत्या. हम्म ती सहा हजार सांगत्या हम्म. किती कुणास ठाऊक आणि मॅडम म्हणते ते पंधरा हजार आहे मला.
मॅडमला पंधरा हजार हायचं हो.
हम्म, मॅडम मला पंधरा हाय.
हम्म ह, हम्म हम्म पटतंय का दोघींच?
पटते चांगले असते त्या पटते.
हम्म हम्म, होय पडते.
ह हा नाही एकेकांचं पट पटत नाही खर ती गोष्ट खरीच पटत नाही आधी हीच पटत नव्हतं ह मदरनीच व्हायची आधी कणी तीथ खाऊ द्यायला जायची तवा पटत नव्हतं. सारखे वांदे व्हायचे जस धरनस झाल्या तस आता पडत. हम्म हम्म. माणूस कसं सगळं आपल्यालाच पाहिजे म्हणतय हो.
हा चालत नाही ओ तसं करून
हे नऊ मिनिट वीत आले दहा मिनिट कॉल कट करतो थांबा.